हा ऐकू याल की, मला सकाळी ऐकू.
हा हा, आता ऐकू आले तुला. काय काय करालाय.
काय नाही बघ आता जरा बाहेर गेलतो जस्ट येऊन बसलोय. तू काय प परीक्षा झाल्यावर कुठं बाहेर बीर गेल्यास का नाही?
गेलतं मामाच्या घरला.
कर्नाटक,
नाई नाई इतच आय आमच्या मामाचं घर.
हा, आणि मग कर्नाटकला कोण असतंय?
तिथं पप्पा, पप्पां म्हणजे पप्पांचे मम्मी पप्पा नाही, मम्मीची पण तिथलीच हाय खरं आम्ही सगळेजण इकडे शिफ्ट झालोय.
हा, हा, हा चांगला हाय की.
चांगलं
हं अगं म्हणजे इकडच जवळच्या जवळ शिफ्ट झाल्यात असं. आणि काय ऍडमिशनच काय सीटला किती पडल्यात
नाईंटी
हम्म, चांगलं हाय. की मग कुठलं कॉलेज बघाल्यास?
मी, मी तर डिकेटी म्हणालोय
अरं डीकेटी कशाला डीकेटीचा रिझल्ट काय माहित नाही अजून. नव्वद टक्के पडल्यात तर, मग भायचं केआयटी तेन बघ की जरा.
केआयटी लांब पडतंय गं मग हॉस्टेलला राहायं पाहिजे मला.
अं अं मग राहायचं, स्कॉलरशिप मिळत्या की
हं ना
अं?
हॉस्टेलला नाही जमत बाई मला.
मग काय डिकेटी घेणार हाय एवढं चांगलं मार्क पडून?
डिकेटी नाही तर, मग सांगलीच कॉलेज बघणार आहे, अजुन काय कळना झालय.
पूर जवळ हाय.
अगं मला हिकडनं सांगली जवळ पडतंय.
होय?
होय.
मग अपडाऊन करू शकतेस
होय अपडाऊन होईल, खरं जरा त्रास होणार.
हां तर एक्झामच्या वेळेला पावसाळ्याच्या दिवसात त्रास होणार गं.
होय, तुला किती हाईत?
नाईन्टी वन.
इ उ ओपनमध्ये हाइस?
अं एससीबीसी जॉब करण्याचं म्हण काय वेगळा करत नाही.
हं. मग तू कुठं घेणार हाइस?
मी पण आजून काय बघितलं नाही. बघाय
मग तू बाहेर घेतलीस तर, मग हॉस्टेलच राहणार ना?
व्हय.
आणि स्टेपी
काय म्हणलीस?
तेफी
तिझं काय माहित नाही म्हणजे मी पण काय विचारलं नाही आणि ती काय सांगितली नाही. तुला काय सांगितल्या?
नाही ती विचारालती ती सोड मला कुठे घेणार आहेस? मी पण म्हटलो अजून काही फिक्स नाही. ती काय तर चौकशी करणार हाय? म्हण कॉलेज मध्ये
कुठल्या?
टिकेटीच्या
हम्म अगं जरा तिला कमी आहेत ग.
हा कमी मध्ये ईडब्ल्यू एस तर निघते काय? त्या त्यावरनं मिळेल काय विचारणार होती?
हा ईडब्ल्यूएस वरनं पण अवघड हाय जरा
होय
तर ओपनचाच कटऑफ साठच्या पुढचा
ओपनचा कटऑफ त्र्यांशी आहे.
हा तेच की पण साठचा वरचाच की
हम्म
आणि एडब्ल्यूएस काय तेच्या खाली एक दोन येतेय.
व्हय ओबीसी ओबीसी आणि इड जरा कमी सेम कटऑफ हाय.
ईबीसी सी म्हणजे बीसीच नव्हं
ओबीसीचं ते पण जरा कमी ओपन मध्येच येतय
होय ग, म्हणजे सीबीसी ईबीसीच आता एससीबीसी नाव झालयं. एस सी बी सी इईडब्ल्यू एस ओबीसी चां कठऑफ
सेम असते जरा कमी
हम्म तेच की मग काय? आता माझं पण एसी बीसी ते मी लय पुण्याचे कॉलेजेस बघितल मला काय? एवढा असा फरक म्हणजे काय? वेगळं वाटलं नाही बाई
पुण्याला पुण्याला म्हणजे नाईंटी म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज कट ऑफ एवढं कमी आहे.
नाही गव्हर्मेंट कॉलेज नाही प्रायव्हेट कॉलेज खरं पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. ना मग ते जरा पुढं चांगलं होतय. शिवाजी युनिव्हर्सिटी पेक्षा पुणे युनिव्हर्सिटी असली तर जॉब आणि तिकडं इंटर्नशिप्स मिळायचे चान्सेस जास्त आहेत कारण तिकडं सगळ्या आईत. त्या कंपनी आहेत ना.
होय सोड ते पण आहे.
इथ कुठ तर केलं तर मग आणि इंटर्नशिप मिळणार नाही इथ बी सी ए केलं तसच एम सी. ए करायला लागणार दोन वर्ष
पण तिकडे पण तसच करायला पाहिजे आता. खरं मग प्रायवेट जर घेतली तर फी मग त्या कॉलेजची केवढी आहे तेवढी
नाही महाराष्ट्रात मुलींना फ्रीच हाय.
प्रायवेट कॉलेजेसना नाई ये.
मेरी मी डि टी ई मधन ॲडमिशन झालं सॉरी कॅपरांन मधन ऍडमिशन झालं की नाइ तर फी माफ होत ये. म तुला प्रायव्हेट कॉलेजला ज्या कॉलेजला कॅप्राउंड हाय. तुम्ही कॅपराऊंड थ्रू गेलाय त्या सगळ्या कॉलेजला माफ असल्यास स्कॉलरशिप लागू असत हॉस्टेलची स्कॉलरशिप लागू होत्या.
हम्म
म मी तेच सगळी चौकशी करूनच म ठरवलं जर लई फी असली तर मी पण जाणार नव्हतो पुण्याला.
हा.
खरं अजून पण मला पुण्याचे कॉलेजेस मिळायची शक्यता कमीच हाय सगळ्या कॉलेजांच म्हणजे चांगल्या कॉलेजांचे कट ऑफ पंच्याण्णउ शहानऊ आमच्या काशटा
मला तर मग नाईंटी नाईन म्हणजे ओपन वाल्याना तर कट ऑफ नाईंटी नाईनचाच आहे.
हो तेच की नाईंटी नाईन नाई लई लई त्यातल्या त्यात खालच कॉलेज असलं तर नाईंटी एट असं कट ऑफ ये.
आणि के आय टी
के आय टीचा पण बघ पंच्याण्णव आहे पहिल्या राऊंडचा ओपन वाल्यांचा खरं मग तिसऱ्या राऊंड पर्यंत तुला मिळून जाईल निवांत खरं के आय टी चा कसा विषय माहिये का अ के आय टीला आता आपल्या कॉलेजचे लई सिनियर होते.
हम्म.
आणि तिथं पण अ म्हणजे त्यांचं प्लेसमेंट पण झाले.
झाले.
आणि ते सायबर म्हणून एक हाय नव.
सायबरला माझा नंबर पडलेला. काय सांग म्हणजे तिथे एक पण प्लेसमेंट नइआय.
नाही.
हो.
बघाय पाहिजे मग के आयटी ला जर घेतलं तर. तर मग होस्टेल म्हणजे कॉलेज हॉटेल्स आहे ना?
किंवा तू बाहेर रूम करून राहिलीस मैत्रीण मैत्रीणी. तरी पण चालतंय कसं पण आपल्यावर असते ते.
मग हॉटेल्सचा खर्चो किती आहे तिकडं? अ केआटीचा.
केआयटीचा मला पण काही माहित नाही गं. असला तरी आपल्याला तू ओपन मध्ये आहेस ना?
होय.
हॅलो. मग तुला पंजाब रावाचं ते स्कॉलरशिप मिळतयं. मग तुला पंजाब रावची ती स्कॉलरशिप मिळतयं की.
बघाय पाहिजे. चौकशी करून
हम. होय. बघ खरं तू महाराष्ट्राचेच आहेत नव्हं तुझ्या डोमेस्टिक.
होय. डोमॅसेल आहे माझं.
हा.
हंम हं हं. मग अ मग पंजाबगरा स्कॉलरशिप मिळत्या. हॉस्टेल ची जेवढी फी असेल तेवढी तुला परत मिळत्या.
बघायला च पाहिजे आता. एकदा ट्राय करून बघतो.
मला तेच ओपन वाल्याना आहे मग एस बीसी वाल्याला मिळत्या का नाही. पंजाब रावची स्कॉलरशिप नेच जरा टेन्शन हाय गं. जर्मनी एस बीसी मिळत नसल तर मी ओपन मधन करणार असा पण लय फरक - - नाही आहे मिरीट मधनं हम्म. तेवढाच आहे.
तर आमच्या घरातले म्हणालेत की डिकेटीला. हे.
डिकेटी चांगला आहे खरं अजून आपल्याला प्लेसमेंटच माहित नाही मी सगळीकंड ऐकलं की जिथे इंजिनिअरिंग कॉलेज असते की नाही. तिथलं प्लेसमेंट. इंजीनियरिंग वाल्यांना येतात आणि उरल्या सुरल्या शीटा तर ए म सी. हे वाल्याना एम बी ए वाल्याना देेतात त्यानीं.
खरं मी ऑफिशियल पेज वर जाऊन बघितलो. म्हणजे, दोन हजार मागच्या वर्षिच जे एम बी य च. प्लेस. प्लेसमेट ते भरपूर झालेत.
एम बी ए चालू होऊन पंधरा काय सोळा वर्ष झालं.
होय सोड आणि घाट मॅडमांना विचाराय गेलतो आम्ही. ति काय म्हटली या वर्षी सी एस सी ला जे. पहिला कंपन्या येणार ना ते पहिला एम सी ए ला येणार.
पहिला येत नाही पहिला इंजिनिअरिंग वाल्यांना घेतात मग एम सी ए वाल्यांना घेतात. घाट मॅडम तिथल्या आगं घाट मॅडम तिथली ऍडमिशन चे हेड आहे तिला ऍडमिशन करायचंय ते सांगणारच.
नाही नाही तसं काय म्हटले नाही तुम्ही इथंच घ्या. असं काय नाही कुठं पण घ्या म्हटलं सोड.
तरी पण मी सागायलो मग विचार चांगला आहे. सोड डिकेटीमध्ये काही डाऊट नाही प्लेसमेंट चांगलं येत्यात खरं न अजून एक पण बॅच पास आऊट झाली नाही विश्वास
हा होय ते पण आहे.
हाच एक प्रॉब्लेम आहे ग.
आणि एक एक जण म्हणतात की आता न्यूली स्टार्ट झाले म्हणजे? म्हणजे यांना डिपार्टमेंट वाढवायचा म यांनी कॅम्पस म्हणजे कॅम्पस थ्रू जास्त हे करणार.
होय तसं पण असू शकतोय खरं. मी इथं बघितलो. आता मी ते एका युट्यूबच्या ग्रुपला जॉईन आहे. व्हॉटसअपच्या. तिथ सगळी तेे बोलतात कि नी. तेनी म्हणतात की जिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत.
हा तिथं.
ऍड तिथं जरा एम सी ए वाल्यांना कमी ऍडमिशन अ प्लेसमेंट होत्यात. कारण तिथं पहिला इंजिनिअरिंग. मुलांना प्रेफरन्स देतात कस काय पण केलं तरी डिग्री आणि आपल्या ग्रॅज्युएशन आहे.
हम्म.
म्हणून, ते जरा इफेक्ट होतो. म्हणजे आय एम बी आर ते मॅनेजमेंटची कॉलेज असतात का नाही एम बी ए, एम सी ए सेपरेट तिकडं जरा. प्लेसमेंट चांगली आणि लेटेस्ट येतात असं.
तर आता स्कॉलरशिप जर अप्लाय करायची झाली. तर मग ओपन वाल्यांना ईडब्ल्यू एस तेन लागणार ना.
नाही, म्हणजे तुला जर मेरिट लिस्ट मधून मिळालं ऍडमिशन.
हा. ह्याच तेन नाही हॉस्टेलच वगैरे स्कॉलरशिप.
पंजाबरावची स्कॉलरशिप भरायची ती काय महा ई सेवा केंद्रात भरून मिळत्या की.
हां मग तिला डॉक्युमेंट्स जरा म्हणजे माझ ईडब्ल्यएस तेन निघत नई.
नाहीच कि मग होय ईडब्ल्यूएस तेन लागत नाही.
बघुया काय होतय चौकशी करतो, हम्म हा हा ठेव.